हा बोल की.
हॅलो! हा बोल की काय म्हणतहोतीस.
काय नाही बघ वारीला तेच की जायचं म्हण
मला पण जायचंय अगं आम्ही मध गेलो पंढरपूरला. पण आम्ही मुख दर्शन. तीतुनच घेतलं एकदाच गेलो पंढरपूरला सोड आमच्या घरातल्या सोबत. पण मुखदर्शनच घेतलं गर्दी खूप होती ना तेव्हा पण म्हणजे असंच दिवायच सुट्टीत गेलतो ग अ म्हणजे पंढरपूर, अक्कलकोट, कधी माहीतेय का ते दहावीत असताना मी मग त्यांच्यावर काय अजून पंढरपूरला गेलोच नाही ह्या म्हण दिवाळी जायचं. म्हणजे आमचा दहादाचा मुलगा आहे ना. मा आई म्हणजे आता कसं माझी काकी बोललेली गं. कि म्हणजे मुलगा आता दाताला कशी एक मुलगी आहे ग आमच्या- मग काकी बोललेले की मुलगा होऊदे आताला अक्कलकोटला घेऊन येते. दिवाळीत जाणार आहे असं म्हणणार आहे. हा नवस नवस ते बोलल्या ना काकी मग तेव्हा पण पंढरपूर पंढरपूरला जायचं, तुझा मज्जा करून या.
जायचंच की आता बघू ऊद्याच्याला जमते.
ते देवाच्या दारात मन प्रसन्न होतेंय ना मग.
तेच तर त्यासाठी तर जायचंय खूप, विचित्र चार डोक्यात यायला लागलेत त्यामुळं जरा घरी पण जाऊन आल्यावर पण जरा
मला पण असं कसं तरी व्हायला लागलं की नाही म्हणजे असं जरा टेन्शन वगैरे आला अस अभ्यासाचं एकएकट वाटायला लागत नाही. मी पण आम्हच्या इत जाउन बसतोय बाई केंद्रात आमच्या गल्लीत तीथच आहे ना गणपतीचं मंदिर जरा शांत वाटतयं. त्यामुळे काय आता जेवलीस?
जेवायचं बघ आता, सकाळी काय काय खाल्ंलस.
सकाळी बघ सकाळी तर, ढब्बु मिरची. आणि चपाती आणि कुरकुरे साहिल सरांनी बोललेलं मग सा जाग आम्ही कोण न उतोचले चौघच मी पार्थ तनिष्का आणि अमृत. जायला सरांनी बोलवलं मग कंस तो गेला सरांकडे. आणि मग मीन बिस्किट आणलेलं मग बिस्किट खाल्ल. नंतर मग मी एकटीच बसलो एकशे सहा मध्ये जाऊन. मग संस्कृती आली. मग तिने मला बोलवून घेतलं खाली होय. केवढं बाई. आपल्याला मला वाटते. नंतर न त्रास होणार आपल्याला, मला वाटते प्रत्येक विषयाचा.
आत्ता एवढं बंद ठेवाल्यात तर,
बरोबर ओके. आजून ते तर दुसऱ्या वर्गाचा सब्जेक्ट. दुसऱ्या वर्गा चा विषय आपल्याकड आहे.
होय.
त्याचं तर अजून काहीच होत नाहीत. वर्गच भरत नाहीत त्याचं.
होय. तेच की, तसंच झालय म्हणालोय. मला पण तिथले ते मामा विचारालते तसं काय नाही. मी म्हंटलं, का आता मला म्हंटले चौथ्या वर्षाला आहेस काय तू? मी म्हंटलं नाही म्हटल दुसऱ्या वर्षाला. मग म्हटले कायच होत नाही बंद असकस काय हे. पाचपर्यंत बंद आहे. मी म्हटलो होय आता काय करायचं. तर म्हंटले बर बर मग बसलेलो. मग म्हटला, आता बस पहिला. म आपलं काय तर चित्रपट बघत बसलेलो.
चित्रपट बघत बसलेलीस होय. कोणता चित्रपट बघितलास?
देऊळ बंद टू.
हो आहे काय तुझ्याकडं? बघूया की, मग आपण पण.
होय चांगला हाय येतोय की. म्हणजे असं त्यात असतात म्हणजे, अ स्वामी त्या एका बाईला दिसत असतात. तीच हाय तेवढं असा आहे. हम. म्हणजे ती काय विषय झालेला असतो माहिती आहे का तू पण असाच स्वामी म्हणजे एक बाई असत्या. आणि तिचा नवरा अस तुला तो पण अस स्वामींचा भक्त असतोय खूप मोठा. म्हणजे तो स्वामींची पूजा वगैरे करत असतोय. मग ते असं म्हणजे शेतकऱ्यांच्या वरती आहे गं. कर्ज मुळे फास लावून घेतात बघ. हे ना. मग त्याच्या वरती आहे. मग ते बोललेले की अ असं त्याच्यावरती आहे. मग ती मग तो तो माणूस आहे ना. तो काय करतोय फास लावून घेतोय ग.
हम्म.
करतोय. मग ती बाई म्हणत्या की, तू माझा नवरा तुमचं एवढं स्वामी स्वामी तुमची एवढी भक हे करायचा. वगैरे तरी पण तुम्ही त्याला त्याच्या कामात यश दि दिलं नाही. तेन फास लावून घेतला. तुमच्या पाया मगं त्याच्याशी भांडत असत्या. असा आहे त्याच्या वरती. होय. मग ते स्वामी म्हणतात की, त्याला दुसरा पण पर्याय हो ता. पण तेज मरायला नको पाहिजे होतं. परिस्थिती पासून ते दूर भागायला नको पाहिजे होतं. असं आहे ते. नाही बघ. मगाशी जरा पडला बारीक. आता तर काय नाहीये. आता बाई कॉलेज आपल्या शाळेतन आलो. वडापाव खाल्ला. आणि त वरती येऊन आता म्हटलं जरा झोपायचं. मग थोडं जरा साडेसात पाउणेआठला उठून मग म्हटलं अभ्यास करायचा कंटाळा येते ग मन नाही लागत जेवण बाय नऊ सवा नऊ ला
बघतातर साडे सहा वाजले मला यायला इथ वैताग आला नुसता
तूझ जबाबदारी आहे का प्रवास म्हणल ना खूप त्रास होतोय बाई, तरी आता आम्हाला सवय झाल्या म्हणून काही वाटत नाही. आता बघु वारनेत होणार आहे म्हणत्यात गाडी . आता कधी होतेय बघुया की कधी होतय मग झालं तर कॅब काय मग काय गल्लीच्या कोपऱ्यावरतीच येते आमच्या. मग काय विषयच नाही मग असून. मग काय आमच्या घरातूनच घराच्या अंगणातूनच बघू शकत मग आता संस्कृती संस्कृतीच काय झालं?
नाही ती पण आताच रूम वर गेली आता जरा तयार होत असेल.
हम्म हम् हम्म हो. चालते की तिला पण नंतर बोलते मी जय भेटलेला आम्हाला हम् हम्म घरी जातना. नाही समृद्धी तर मी विचारलं. मग तो बोला नाही काय नाही संबंध
मस्त असं बोलला मग नंतर ना गेला. मग आम्ही आलो आम्ही लवकर निघालो ग साडेचार वाजता. म्हटलं तिथं जाऊन तिकड जाऊन बसायचं म्हटलं बसच्या इकडे
तो डायरेक्ट म्हटला असा संबंधच नाही?
हो. नाही. म्हणजे अस बोलला संपलय सगळं. अस तस बोला. लयच मनावरती घेतलय असं तस बोलाल ता.
हम हम.
काय आता करायचं सांग झालं ते झालं मला तर वाटतय मग ते म्हणजे मला अस वाटतंय जे होते ते चांगल्यासाठी होतय म्हनायचं आणि गप बसायचं. होय मग आता काय करायचं सांग.
एवढं तो काकण पिक्चर एवढा हाय
बघ की तिच्यापेक्षा चांगल भेटल आणि एवढ्या लांब नकोच बाई कुठ लातूर कुठ इस्लामपूर.
ईस्लामपूर पण नाही बांबोड्याची आहे ती.
हा तेच म्हणालोय ग तरी लातूर खूप लांबच आहे ना?
होय आणि आपल्या भागात असलेलं कधी पण चांगलंच.
चांगल होय. होय आमच्या घरात पण तेच बोलत्यात बाई वाटारपर्यंत बघ म्हणत्यात कोण आहे का?
तिथंपर्यंत बास
काय करायचं बाय एक होत वारणेपर्यंत ते पण नशिबात नव्हतं. काय आता वाटारच कौतुक कोन बघू?
तुझं गाव कोणत?
कायतरी.. कोडोली.
कोडोलीचे हायेत?
अगं म्हणजे वारणा- वारणा कोडोली एकच आहे गं म्हणजे कसं माहित आहे का विषय हाय आता आपलं कसं म्हणजे बावडा आणि कोल्हापूरपेक्षा, पण वारणं छोटंच आहे म्हणजे कसं तिथं कस त बावड्यात कसं कॉलेज आहे तसं वारनेत शाळा आहे, म्हणजे वार विद्या मंदिर, वारणा विद्यालय, वारणाचंच म्हणजे कॉलेज असं त्यांच्या शाळा आहेत. त्यामुळे शाळेला नाव वारणा हाय ना. म्हणून ते वारणा असं पडलंय आणि कोकण एकत्रच आहे वारणेकडून असं काही वेग वेगळं नाहीये, वारणेत फक्त शाळा आहेत. तेच नाव वारणा लिहिलंय आणि कोडोली हे गाव आहे अस, कोडोलीच असं. ते एकच आहे ते एकत्र गाव आहे. नावच आहे वारणा कडोली असं ते वेगवेगळे गाव नाही आहेत. छान आहे आमचं वारणेत ये एकदा.
तू बोलवतेस तरी बड्डेला वाढदिवसाला तुझ्या बोलव.
नाही- नाही आम्हीं घर बांधणार हाय, तवा वास्तुकशांतीला या सगळी.
हं.. आमच्या तिथंच मग आम्हीं पण तेव्हाच बोलवणार मी पण तुम्हांला.
होय मी सगळ्यांनाच एकदमच बोलवणार. म्हणजे विषय काय झालायं माहितीय का, आमच्या घराची आमी अलीकड च्या घराची भिंत जरा समान आहे मग ते तेनी पण पाडणार आहेत, मग आम्हीं आता मग आम्हीं पाडणार आहे डिसेंबर -जानेवारीला. मग तेव्हा कसं म्हणजे आमची जरा गाडी लावायला जागा पुरत नाहीये ना, असं झालंय मग तस दुस र्याच्या दारात आम्हीं मोठी गाडी, परत माझी टू व्हीलर, पप्पांची टू व्हीलर लावतोय ना. मग ते कसं स्वतःच्या दारात असलेलं कधी पण चांगलं होय कनाई भिती नाही ना सारखं तिकडं जाऊन गाडी बघून यायची वगैरे.
आमच्या पण दारात बऱ्याच जणांच्या असत्यात्या गाड्या.
होय बाई म्हणूनच म्हणूनच मग बांधायचंय. मग तेव्हा सगळीजण वास्तुकशांतीला या. सगळ्यांस्नी बोलवतो मस्तपैकी. पुरी बासुंदीच जेवणं करतो या खायला.
चांगलंय की.
हूं...
आणखी काय, तनिष्काचे पप्पा काय करतायत गं?
काय माहिती घरातच असत्यात म्हटंली मला. होय. मी विचारलेलं तिला,
चलने के लिये वो पैसा लागता है वो कहासे आता है.
अग काय माहिती कुठून येतोय. नाही माहिती आहे गं कुठून येतंय.
काय माहितीय, तू तुझ्याशी बोललीस ती का असा, नाही नाही बोललीस मी तुझ्या तोंडाकडे बघालती
काय ग बोललो म्हणजे, तीत बोलत्या थंड थोडीच काहीच करणार हाय आपण.
होय, ते पण हायच सोड
कायच करणार आहे सांग, काहीच करू शकणार होती मी तिथं आता.
हम् हं हम
आम्ही काढूच होेतो की, तरी पण त्यातन तिची ते, तू तिकडे जाऊन बसलेलीस. ती काय तरी आणलीय. हा, ते आवडीवरन बोलत होतो का नाही आपण.
हं
तर मग ती स समृद्धीने एक छोटंसं बाळ दाखवलं बघ ते कुणाचं असणार
हा
तेव्हा मी संस्कृती बघितली की एकामेकीकडं हिज कसं असणार.
हा हा हा, ही ही ही
बघ की तर तेला तर कायम बाई तशीच बोलत राह त्या काय खूप म्हणी जातेला बोलायचं मला म्हणली तुझा कोण लागतो. मला बाजास तर सुधीत फोन लागत, मग कशाला बोलायचं. आणि हे बकर समृद्धीनं ते जरा ऐक की अजून एकदा कॉल लावू काय मी तुला, माझ्या ह्याच्यावरन आता, त्याच्यावर बोलूया आपण.
हा चालतंय ठेव.
हा, मी कॉल लावते उचल, ठीऊ का?
हा